हॅलो. हॅलो. ओ रेंज मध्ये अंदज सग. हॅलो
हॅलो.
हॅलो आवाज नाही येऊ राहिला का?
काय टाकल?
हॅलो.
हम
काय झाल?
काय नाही.
काय झालं?
ज खर खरबडे
काय झालं?
हॅलो
म्हणल स्वयं
काही नाही ते तोंडावूण हात फिरवू राहीली म्हातारीच्या.
गणू काका का? गणू काका का?
काय करूल बाई.
म्हणल गणू काका फिरवू राहिले क काय भाजी चिगूर करायचीयेना?
हा गणू काकाच.
हव का एकदा वर मार का फरी.
झालं का स्वयंपाक?
नाही ना बसेलये ना हात पाय जोडून सनी.
कोवूण?
स्वयंपाक करायचाय कराचाय अजून पीठ भजून ठेवेले.
मला बी करायच आहे ना आजुन काय करावा म्हणून डोक चालना आता.
हा चारच कॉल राहिलत माये.
हाव का हो झाल हा.
म्हणल तुम्हाला थोड्या वेळाने मी. कार्यग्रुप वर फोन करते तेवढा कार्यग्रुप वर मग कॉल उचला बर का? आता ऐकड चालू आहे सध्या एक कॉल मा. हा कार्य चालू करा फक्त.
चारच रहिले चारच राहिल माये पाचच राहिले.
हम्म कारल पाच.
कॉल का? कॉल का?
हॅ पंधरा येईल बाई. तेव्हर मग मग नाही माहित मला काय ते काय नाही.
पंधरा येयेले का?
हा
चारच झाले पाच च झाले मग तुमचे पंधरा बाकी आहे.
हा ओ.
हा
ह ्यवा बाबो अ कधी मग ते माय काय आल खा तच कोणाला लागिण आणि कोणी उचलिन असली आओ च नाही कोणी मॅगज आपल्या माहिती आहे का याच्यावरून. कॅर बोरून गण लावले सर रईच्या याला त्याला कोणीच उचलत नाही ती.
त्याला काय करणं लागत समोरच्या माणसलाध टाकणं लागत मग सांगण लागत त्याला.
हा पण जे उचली तरच नाही ना
त्यांनाता गरजच नाही ते आजून खच झाल बरबर जसें कोणी
नम्रल उट्या
हाव ना मग पण फोन लावला काय दुपार न पाच दहा मिनट. ठेवलं त्याच वेळेस स मेट का येत आणि ते केल्याशिवाय कटच होत नाही मग ते करणच लागत.
तस नाही करायच नाही अंक देऊन टाकायचं पाच मार्क देऊन द्यायचे पण पुढे लवून द्यायचं दुस तकडं.
मग तसंच केलं मग मी त्याला पण मग ते झिरो न झिरो दाखवित ना वर?
मता काय कर नाही त्याला उस्तुच नाय राहिले समोरचे तर आपण केला ना ट्राय असं थोडी.
हावना.
तुमचा तपास न लागल मला किती कॉल . हम्म.
काय करा म्हणून डोकं चालत नाही.
नाही तुमच्या कॉल तपास न लागल मग किती झाले काय झालं. तुमच्या कॉल तपासून लागल म्हटलं किती झाले काय झाले.
हावव. हिरवी काडी दर्शिकच राहिली हो आपण.
हम्म.
दरशित राहिली इलवी गाडी.
तशीच राहीले.
हा.
उपलब्ध कार रे किती तुम्हाला?
तुम्हीच पहये ममला काय कळत.
बर.
हा हा.
हम्म कान पापाय कवढे पडेल.
पप्पाही खवरल मी कवडी पडे. मग कवडी पडलेला संदीपला सांगल तीन चार दिवस झाले आ नाय राहिला आता. फ्रीज मध श फ्रीज मध्ये ठेवालाग चि ब्रनसनी
काय करून?
शिलून ठेवाला का फ्रिज मधी?
शिजून
शिलून.
शिलून मी आ म्हला कसा शेजीला.
शिजंल झालं का प याडं लागल काय मला?
तेच म्हणल् मला तेच ऐकायला आलं शिजून.
शिलून ठेवेला होता मग पिकला असता मग वरती.
हा.
तरला कवडी पटेल खायला लागतं ना.
बरं आहे ना चालू आहे ना.
हा हा,
हम.
तुला ये खमाटच्या बाय बटाटे इकू राहिल्या तुम्ही कधी विकणार आहे. गल्लीत दिऊऱला त्या आपल्या हम्म,
आणतू म्हणलं मी बी उद्या भरवा.
धावा कधीच आहे काण ते.
ते दहावं तीनच म्हणलं हे सुतुक बीथक फीटू द्या.
हाव ना, आता मी दोन मंगळवारी का?
हा,
मग उद्या काय वार रविवार सोमवार मंगळवार म मी आता. आता दोन दिवस गहू वाळू घालते गव्हावाचा बननाडावरून घेते हारभर पाहून येते. ते हार बरं एकखंद बै लावून. हरभरच होऊन घेते आणि मंग बटाटे घेते मंग बटाट्याच करून घेते. असं काही करणेय. हा ना मला लागते ना, कारण की मला कायचे आता पाहुणे पुणे.
नंदूबई ना चार पाच कॅरेट घेतले.
ते बजरात इकाची असल त्यांना
हा,
असं काय असं भाऊ तिथं ना.
काय किलो न घेतले काणकण घेतले.
दहा रुपये किलो नाही वाटतं. माल काही नाही बर का काही माहत नाही चालू होतं तिथं काहीत बरं का.
मी काय म्हणते तिन दहाण घेतली आणि ती काय किलो एकीन.
काय माहिती मला दाण घेतली किती घेतली आता. कमी अस पण दाटून दहा सांगत होते बाहेर वाटत. मग पाहिले मी बाहेर होते त बसे नाही.
नाही.
तो नाही विचारपूस करू.
हो मग म्हणूनच मला थांबा आता दोन चार दिवस जाउनदया.
''मी आता दोन चार दिवस आहेच. त मग पुढं तब्येत चांगली उकड आकायलाीात वयला बळला लागतं ना.
मग वई ग टाइम लागत त्याला घाण नको जाती बोंबला.
थांबा हा, कोण जाते. बरं चालेल मी अजून एक कॉल. करीन थोड्या करी ना त सैयपाक करून घ्या. एक राह्यल मग स्वाती बाई करते आता. हा ना वर झाले ते.
साहा चौरे चाळीस.
हाव.